ह
हॅलो हॅलो हा आवाज येतोय का? हॅलो हॅलो
ह हॅलो
येतोय का?
मला अटकतोय मला आवाज नाही येत तुझं आ
आता..
हा आता आला बघ.
हा आता तरी कुतला थोडाफार हा आला आला काय झाली चालू
काय नाही बसलो काय?
हम्म हो का आम्ही बसलेलोच आहे अजून. काय? म्हणत वातावरण.
हॅलो!
वातावरण काय म्हणत म्हंटलं?
हॅलो आवाज येत नाही तुला?
हॅलो! !
हॅलो! हॅलो!
आवाज येतोय का?
हा आता येऊन राहिला..
अ
हॅलो! काय? करतोय रे तु.
नेटवर्क नाही का? काय नाही बसलो होतो.
नाही आता येतोय ना आवाज येतोय ना आता
हा बोला, बोल ना.
हा.. काय करतोय? म्हटलं काय नाही? जेवणास
हा झाला नाष्टा पाणी झाला आता दुपारचा
हो का चहा पाणी आता चहा पाण्याची वेळ झाली म्ह ना आता आमचं झालं दुपारच
अ
ह का?
हम्म..
आम्ही आत्ता आलो आता जाऊन आलोत आमदारस गेलोत कॅन्टीनला हा आमच्या वेळे झाली आता आता कॅन्टीनला गेलो होतं मग आलो जाऊनंदरस टाइमपास हा..
बर बर..
तर रूम ला करू म्हटलं ते थोडा फार अभ्यास करू, म्हटला आता.
हा हा!
हं! उनतरीस पेपर देऊ ना.
कशाच काय, करायचं अभ्यास आता.
एम थ्री, नाव एम थ्री, बाकी ना आमचा वाला.
हो का!
हो आता सप्लीचे पेपर चालू होणार हे ना आता. हा काय म्हटले? हॅलो! आवाज, आवाज, नाही येत हो तुमचा. आवाज, आवाज, गुत आवाज.
सेमिस्टर आमचं चौथं, चालूय ना चौथं, चालू आहे चालूय चौथं.
किती विषय, किती विषय, निघाले.
आमचं तिसरं सेमचं बॅकचे पेपर आहे. आता सध्या. तीन बॅक राहिलेले बाकी निघलेले.
हा हा! थोड अवघड राहतय.
अवघड असत हो खूप.
हूं हूं!
सोपं नाहीच ना इथ आता काही. हो काही असतात ते ते निघलेले, ना मग जे सो
मग तुम्ही असं अवघड विषयचाच अभ्यास करायचा ना.
हं ते झाला नाही, ना तो अभ्यास करण्याचा प्रयत्न केलता आम्ही.
म्हणजे किती डे टाईम भेटतो तुम्हाला अभ्यास कराया
अभ्यास कराय भरपूर टाइम भेटतो आम्हाला सहा महिने राहता.
दहा महिने, राहा म्हणजे सहा महिने, राहता मग तुम्ही इतके दिवस. काय करता?
इतके दिवस आता ते लेक्चर न ते पण असता ना. आता कॉलेजवाले असाइनमेंटस न ते पण दे
हो देतात म्हणजे तुमचं, आता तुमच, मग आता प्रॅक्टिकल कधी संपल.
मायक्रो प्रोजेक्ट ते आता भरपूर दिवस झाले आता दहा बारा
हा दहा बारा दिवसात मग थोडा अभ्यास झाला अस ल ना
हो थोडाफार तर केला आता
हम्म म्हणजे विषय निघापुरता झा झालाच पाहिजे ना
हो करून घेऊ की आता अजून उद्या करून घेऊ आपल्याकडे टाईम आहे ना अजून
टाईम हे म्हणता येत आहे ना टाईम तर सगळ्यालाच असते
नुसतं म्हणून चालत नाही म्हणून
म्हणजे टाइम तर मागच्या वेळेस बी होता ना तुम्हाला तेवढाच
हो
जास्त त्यावेळेस काय तर तुम्ही असंच टाइमपास उद्या रू काही मि म्ह
हो ते चालू होतं म्हणून तर बॅक लागला
मग बी तीसगरी करायची कडप
नाही नाही या्या वेळेस कशाला करायचे
हा मग आताच तुम्ही म्हणा
या वेळेस आता झाले नाही थोडा झालेला आहे ना मग आता थोडाच करावा लागणार आहे ना त्यामुळे म्हंटलं
हो का
हा
हम्म हम् हम्
तुमचं काय चालू ते बाकी हा
काय म्हणली
तुमचं काय म्हटलं बाकी तुमचं काय म्हटलं बाकी अजून
आमचं काय नाही पेपर चा अभ्यास
तुमचे कोणते पेपर आहे आता कशाचे पेपर तुमचे
तस
हॅलो आवाज नाही येतेय तुमचा
तुमच्या पण सेमिस्टर एक्झाम आहे का
आमचे पण आहेत म्हणल सेमस्टर एक्झाम हम
तुम्ही कोणत्या कॉलेजला हाय
आम्ही आहे मातोश्री कॉलेजला
हो का अरे मग आपण तर एकच कॉलेजला आहे भेटत का नाही मग
तुमची ब्रांच वेगळी हाय आमची ब्रांच वेगळी हाय
अससं असं
त्यामुळे कदाचित भेट होत नसेल कस कॉलेज जरा मोठं आहे ना आपलं थोडं
हो कॅम्पस वगैरे मग भरपूर आहे ना प्लेस
हा शंभर दीडशे एकरच कॅम्पस आहे ना आपलं त्याच्यामुळे भेट होत नाही ना दीडशे एकर म्हणजे काय लहान नसतीना ते
हा त्याच्यामुळे भेट होतल कदाचित तुम्ही इकडे बसलेली असताल तुमच्या मैत्रिणी सोबत मित्रसोबत हा तुम्ही इकडे दुसरीकडे आता तुम्ही कॅन्टीनला गेली समजा भेट होत हो ती माझी तुम्ही एखाद्या मैत्रीणीसोबत मित्रासोबत बसत असाल आणि आम्ही इकडे कॉलेज मदी असं होतं ना
हो त्यामुळेच तर होत नाही ना
हा
आता तुमच्या ब्रांचं डिपार्टमेंट वेगळं केलेलं आहे ना सध्या जे ते डिपार्टमेंट वेगवेगळे आहे ना
हा
त्यामुळे
हम्
काय म्हणा आता ट्रिपला येणार एक नाही लंडनच्या
हा जाऊ बघू कायते ते काय होते ते पैशाता मिळग
असं काही नाही कॉलेज तर्फे आ आप आपल्याकडून एक रुपय घेत नाही.
हा, ते झालं तर बघू ना मग म्हणजे, आपला टाईम बी जमला पाहिजे ना.
हो, ते आहे म्हणा, - हम्म टाईम टाईम महत्वाचा आहे.
हा.
हम्म. काय झालंय बाकी, असं असं काय मग पाऊस पाणी काय म्हणत तुमच्याकडे, पाऊस पाणी काय म्हणत तुमच्याकड-
पाऊस पाणी मस्त आहे सध्या- आता आज काय नाही काही आज. कोल्ड वातावरण हे.
हो.
हम्म. तुमच्या इकडे काय मिळ
आमच्या इकडं काहीच नाही, आमच्या इकडे डायरेक्ट त्या आता कडक ऊन पडलेलं आहे. हा ब हो ना दिली हम्म.
हम्म. हम्म.
हे ज आमचे मित्र अशी झोपलेली असतात, त्यामुळे आम्हाला काय अभ्यास करण्याची प्रेरणा भेटत नाही.
हा, हा, हा,
हम्म त्यात प्रेरणा आमची बाजूला.
हम्म. हम्म. हम्.
तुम्ही काय क्रिकेट खेळताय का?
हा.
हो. काय काय माहितीय तुम्हाला क्रिकेट मधल?
क्रिकेट मध्ये काय बॅटबॉल हे खेळता-
नाही हो, क्रिकेट मधे आता भरपूर प्लेयर झालेले आहे ना, मोठे. क्रिकेटमध्ये भरपूर प्लेयर मोठे झालेले आहे ना, ते म्हणतोय मी.
फार मलेज आहे, बूवा आता सध्या आयपीएल झाला, हे झाला, आयपीएल थ्रू बी खूप मोठे मोठे प्लेयर मोठे होता, त्याच्यामध्ये बी.
भरपूर पैसे कमावतात ना, त्यातून-
हा.
हो तेच म्हणत होत मग
हम्. हम्म.
मग काय बाकी आराम.
चालू आहे.
हो का? तब्येत वगैरे कशी?
तब्येत वगैरे चांगली आहे.
हो का?
हम्म.
काय मजा चालेल, बाबा बाकी काही नाही.
हा चालू आहे मस्त
हो का
हा
तुम्ही कुठं सध्या हो हो
हम् गावातल्या शाळेकडे बसेलहे पोर क्रिकेट खेळतय
हो का तुम्ही काय करताय म्हणते
पाहत आहे एन्जॉय करत आहे मजा करत आहे
हो काय तुमच्याकडे मोठं स्टेडियम आहे काय गावात हा
क्रिकेट
ठीक आहे चालेल मग करा चहा पाणी करा
हो